फुलं?
हॅलो. हा काय करताय? हो हो आवाज येतो की.
हा काय चालय आवरल?
हा हा हा.
काय नाही आहे. आवरल आवरल. चहा, नाश्ता, जेवण?
हा.
अ पाऊस सध्या तरी नाही आहे. तिकडे?
ओवो आहे की. पाऊस आहे का म्हटलं तिकडं?
नाही नाही तेच सांगायले पाऊस नाही इकडे.
नाही आहे का हा इकडे आहे चालू बघा आज. हा सकाळपासून चालूच आहे. हम्म हम्म.
बरेच दिवस झालं पाऊस येऊन, आलाच नाही आता.
हो. बरेच दिवस झाल बघा पाऊस नाही. हा हा. म्हणजे सासूबाई मदत करतात.
हो करतात. छोटं बाळ असल्यामुळे करतात.
हो हो हो हो. झोपला का तो छोटा?
हो हो झोपला.
हा हा.
झो पुन्हा थोडीशी कपडे होती धुतली तेवढी मग म्हटलं की बाबा करूया अग तू
हा हा. हा हा हा हा. आणि काय मग स्वयंपाक सगळा बनवायचा? हा. हा. बाहेर वगैरे काय ट्रिपला गेला की नेहमी मे मध्ये?
होय. जातो की.
हा. जाऊन मी सुट्टीला आपले
होय होय.
हा, आणि काय म्हणताय?
हो
पाऊस नाही त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे.
होय भरपूर आहेत भरपूर सध्या पाऊस पडनं खूप गरजेचं आहे. हो बऱ्यापैकी आहेत, ब शेतीमध्ये पेरण्या अन ते असल्या मुळे प्रॉब्लेम याय लागलाय.
हम्म, हा प्रॉब्लेम येत असेल.
होय, शेतीत पेरणी झाली ना आता.
हा, त्याच्यामुळं अजून अ पिक कांना हा पाणी अजून पाहिजेच आहे.
होय होय
ह अजून कसं पाऊस अ कसा अ फुल पुर येई पर्यंत लागतं ना. ह्या वेळेला काय अजून नदीना पाणी पण नाही आलं.
हम्म
हम्म, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेमच झाला आहे.
हम्म, किती आहे तुम्ही घरी मेंबर?
आम्ही घरी चार आहे, मी आहे माझं मिस्टर माझा मुलगा आणि माये सासू सासरे आहेत चौघेजण आहे आम्ही, अ तुम्ही?
आम्ही जॉईंट फॅमिली आहे.
जॉईंट फॅमिली आहे का?
ग हा भरपूर असतील, सात आठ जण तरी असतील लोक
होय, नऊ जण आहोत आम्ही, नऊ दहा जण आहोत हा.
तुम्ही राहायला कुठे आहे?
आम्ही इचलकरंजी, हो. तुम्ही?
हो, आम्ही कोल्हापूरमध्ये आहे. हा कोल्हापूरमध्ये रा हा माझा मुलगा दुसरीला आहे.
अच्छा अच्छा छान दुसरीला आहे, मग आता हाफ डे, शाळा सुटली असेल?
हो हो, नाही अ सव्वा बाराला सुटते स्कूल त्याची.
हा तेच की, हाफ डे असेल आज.
हाफ डे आहे, तुमचा मुलगा?
अ माझा वन इयर चा आहे.
हा वन इयरचा आहे, आणि एक छोटा आहे ना?
नाही एकच आहे मला.
एकच आहे हा हम्म हम्म, वन इयरचा म्हणजे आताच वर्ष कम्प्लीट झाली की नाही अजून? हा. म चांगलाय.
हा, मग तेच त्याची थोडी धावपळ चालूय, इकडं तिकडे पाहुणे ये जा करायला लागलेत. उद्याच बड्डे आहे त्याचा.
बड्डेची काय सेलिब्रेशन काय?
हो, होय तयारी चालू हाय.
हा आणि अ फर्स्ट म्हणजे पहिलाच बड्डे आहे म्हटल्यानंतर हम्म चांगला होच मजेत हम्म हा हा हा. आणि काय पाहुणे वगैरे सगळे सांगितला का?
होय होय, पहिला बड्डे आहे ना त्याच्यामुळेच.
हा हा, ह माहेरी वगैरे सगळ्यांना बोलवलं असाल? हा ह स्वयपाक वगैरे
ग्रॅज्युकेशन स्वयंपाक तेन झालाय.
हा
हु जो
हा माझ बारावी झालेलं आहे.
बारावी झाले काय?
हो तुमचा
काय म्हणला?
हा तुमचं म्हटलं.
सम
हा काय करताय आता मग
मी हो हाऊस वाईफ घरीच असते.
हाऊस वाइफ घरीच असतं.
होय होय
आता या आता लहान असल्यामुळे तर आता जाताच येत नाही.
होय
आ कधी तेव स्कूलला जाल ना त्यावेेळेला मग मी घरी म्हणजे आहे माझं काम चालू असतं साडी पिकोफॉल वगैरे हा ब्लाऊज वगैरे माझं काम चालू आहे घरी हम्म टेलरिंग हा. आता ब्लाऊज जास्त फॅन हो घरी म्हणजे घरी बाहेर मी घेते की माझ चालू असत ते ब्लाऊज वगैरे घेते. बाहेरचे.
हा हा
ब्लाऊज ला पण आता मार्केट जास्त आहे ना.
हा होय मार्केट भरपूर हाय. हो एका ब्लाऊजला रेट किती लावताय मग
आ आता रेग्युलर ब्लाऊज अडीचशे रुपये आहे असतरला लावून. आणखी ना फॅशनची जर असं म्हणजे काय तुम्हाला डिझाईन पाहिजे असेल. तर त्या डिझाइन वरती अवलंबून म्हणजे तुम्ही डिझाईन कशी कस्टमर सांगेल तसे.
आणि प्रिन्सेस शिवाय गेलं तर
प्रिंसेस साडे तीनशे रुपये.
साडे तीनशे घ्यायच.
हा साडेतीनशे. त्याला कसं आहे अस्तर आणि शिलाई वगैरे जास्त असतय ना.
ह
हा त्याच्यामुळे अस्तर कस जास्त लागतं त्याला
प्रिन्सेलेस ला जास्त लागलं.
काय जा हो
हो हो
साध कटोरी च असते ना. ते तुकडे वगैरे असे छोटे छोटे काढून जरी टक्स मारले तरी चालतात. मग त्याला जास्त जोड लावू शकत नाही ना आपण असं असत ते
होय होय कंटिन्यूच असलं गे जात इथे.
काय त ह पूर्ण प्रॉपर म्हणजे आहे त्यातच बसावं लागतं ते
होय होय मी पण तेच यूज करते सोडा पण मी काय घरीही नाही.
हा तुम्ही ते प्रिन्सेस युज करताय काय? हॅलो
हा
आवाज येतोय ना
एक
हा हा ह ह आता मुलगा छोटा असल्यामुळे कुठं बाहेर वगैरे जाणं नसेल
अ हो तरी पण जाते मी त्याला घेऊन जातो
जात ना मग बरं आहे म्हणजे आतापासूनच त्यांना सवय पाहिजे अशी बाहेरची
त्याला पण जरस फ्रेश पण आवडतय ना बाहेर गेलं तर
घरी मुलांना कंटाळा टाळा येतो
डेव्हलपमेंट चांगली होते त्या आठवड्यात एकदा दोनदा त्याला बाहेर घेऊन जातो
हा चांगलं आहे मग घेऊन जाता ह ह हो राहायला कुठे आहे तुम्ही इचरगंजीमध्ये
मी गणेश नगर ला
हा कोण कुठे म्हटलं
गणेशनगर
गणेश नगरमध्ये आहे का
हां
हा हा ह माझं माहेर पण इचालकरंजीच आहे
अच्छा अच्छा कुठो
अ शहापूरमध्ये आहे
शहापूर अच्छा
हा शहापूरमध्ये आहे म्हणून म्हंटलं राहायला कोणी कडे आहे
गणेश नगर
हा हा हां जवळच आहे मग तिथ
हो शापूरला लागूनच हौ
हो शापूरला लागूनच गणेश नागर काय आहे
हो हो
प्रॉपर एवढं म्हणजे काय माहिती नाही आहे तिथली
थोडं लांब आहे पण तिथल्या जवळच पडतोय ठाकूर आणि गणेशार असते
हा माझी मावस बहीण आहे ती ह्याच्या आपलं वर्धमान चौकमध्येध्ये आहे
हा हा
हा माझी मावशी पण आहे इचलकरंजी मध्ये ती पण हेला आपलं चंद्र रोड त्या साइड त जरा लांब आहे थोडी
हां हां
हा, बरीेचशी आहेत माझी तिथं काही रिलेटिव्ह हा, येताय का नाही कोल्हापूरला कधी तुम्ही
किती असो माझ्या नंदुबाई आहे स्वरा, कॉलेजला आहे तिथं
हो का, कोणत्या कॉलेजला आहेत
रोज रोज करता नक्की द आम्ही येतोय कधीतरी नाहीतर मग कोल्हापूरला असं काहीतरी खास असलं तरच नाहीत मा जेवायला म्हटला किंवा काहीतरी फिरायला म्हटलं तर कोल्हापूरला
फिरायला हा कॉलेजला कोणते आहेत नंदुबा तुमची
हो कॉलेज त्याचं नाव काय मला माहित नाहीय. पण आहेत तारा राणी चौकात आहेत.
हा कोणत्या?
ताराराणी चौकाच्या.
तारार आणि चौकात तो कॉलेजला म्हटलं मग तिथं, आहेत भरपूर कॉलेज आहेत सोडा तिथे. विवेकानंद वगैरे हा, विवेकानंद आहे देवाय पट तिला हे.
हां, हो.
तिथं हा कॉले.
मुलगा कुठेय?
हा मुलगा माझा, सकाळी जातो बघा.
हा.
सकाळी सव्वा सातला जातो. आणि त्याची अडीच ची टायमिंग आहे पण आज सॅटर्डे असल्यामुळे येतो तो सव्वा बाराला, शाळा स्कूल सुटते तिची
हा येतो लवकर तो
हा सासूबाई.
आई घरीच जास्त वाऱ्या आपण
हां, हम. तुम्ही किती आठजण आहे का? जाऊ बाई, तुम्ही सासूबाई.
वजन आव झालं.
हा-हा-हा-हा. जाऊ बाईंना किती आहेत मुले
हो जाऊ बाई असतात, पण आता गावी गेले त्या
हां हां हां हां हां तेच की चालेल.